थकू
हॅलो
हॅलो
हा मी कार्या ऍप मधून बोलाले
हा बोल
हा आता कॉलेज पण तुमच चालू झालं
ह
हॅलो
सुना य एक तारखेपासून सुरू होणार आहे आमचं तुमचं
आमचं पण एक तीन चार तारखेपासून होईल चालू
क हा हा मग म कायश
कायते गोबी मंचुरी केलती ग का मग तेच मी तेझी तुला रेसिपी सांगते अ आधी आपला जो कोबी आधी जो आपलाकोबी कोबीच असतोय ना तो बारीक बारीक कट करून घ्यायचा खूप जास्त असं बारीक नाही कट आपला कोबीज असतोय ना तो कट करून घ्यायचा अ पण असं खूपच जास्त कट करायच नाही म्ह णजे ते जास्त कट केलं की त्यात कॉन फ्लावर घातल्यामुळं ते असं मऊ हुतंय त्यामुळं असं थोड्या प्रमाणातचे कट करायचं मोठ्या मोठ्या ह्याच्यावर
आणि मग त्यानंतर त्याच्यात आपलं जे काय कॉर्नफ्लाॉवर असतं ते घालायचं कॉर्नफ्लाॉवर घातल्यानंतर तो जो को बीज असतोय तो मऊ होतोय त्यामुळे आपण मैदा घालतो य त्याच्यात बाइंडिंग घेण्यासाठी मग तुला चवीनुसार जे काय तुझ मी असेल ते मीठ घालायचं मग एक एक जण कस करतात त्यात सॉस आधीच मळताना ते पीठ घालतात किंवा घालत नाहीत मी तरी घातलेलं. मग त्यात ते सॉस घालायचं आणि जर तुला जर तिखट हवं असेल? हॅलो. हा आवाज यालय का? हॅलो. हा जर मग तुलाना ती खट हवं अस तर मग त्यात जर मग तिखट घालायचं थोडस. आणि मग ते मळून घ्यायचं. त्यात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, नाही तर मग पाणी वापरलं की सगळं ते सुटं सुटं होतंय. तसंच ते मळा य हा कॉर्नफ्लॉवर घालायच की. मग ग त्या हा तेच की हा सॉफ्ट सॉफ्ट होते. मण ते आपापच त्याला ओलं होतय ना मग पाणी घालायची आपल्याला गरज पडत नाही मळताना.
हम्.
त्यामुळेळ मग की तसच ते मळवून ठेव मळायचं मळल्यानंतर ना मग लगेच त्याचे गोळे करायचे तयार. आणि ते तेलात तळायचं मग तेलात तळल्यानंतर ना एक एक जण तसच ते खातात सॉस बरोबर. ते कुरकुरीत होते ते छान लागते नाही, तर एक एक जण त्याला आ म असं फोडणी देतात मी तरी फोडणी देतो सोड. अ त्याला आपली कॉर्नफ्लावर ची ग्रेव सुद्धा करून आपण ते फोडणी त्याच्यात ऍड करतो. मग फोडणीमध्येध्ये आपले जे काय तुला व्हेजिटेबल्स काय काय ऍड करायच ते करायचं. म्हणजे कांदा, टमॅटो परते ढबू मिरच गाजर वगैरे तुला काय ऍड करू वाट ते ते करायचं मग त्याच्या आत ते स्वास घालायचा वरून सोसाला जरास थोडं चवीस जरासच मीठ घालायचं आणि त्यात तर जे काय आपण ते गोळे तळून काढलेलं असते ते त्यात टाकायचं आणि मग पूर्ण असं जरा असं त्यात सवाधी मुरूस पर्यंत त्या ग्रेव्ही त्याला ज गरम करायच त्यानंतर मग त्याच्यावर कांद्याची पात टाकून खायचं.
हम्म हम् छान घरी छान होत असेल नहीं? बाहेर कस देई आपले फूड कलर पर ती चवी साठी काहीत अजिनो मोठ जे आपल्या हेल्थसाठी चांगले नसते असं.
होय फूड कलर पण चांगले नसतात ना जास्त.
स्टॉस पण त्यांच्या चांगल्या क्वालिटीचे नसत आपण जस बाहेरून व
आपण जसं हायजीन मेंटेन करतो तसं ते मेंटेन करत नाहीत ना. अस बळतय मग कस तरी होतय आणि प्लस त्यात्याने जे काय आपण तळतो ते तळताना आपण कस पूर्ण तो कोबी जातला भाजूस पर्यंत आपण तळतो. ते अस कच्च्यावरच काढतात त्यामुळे ते अस कसतरी लागतं नाही.
हो त्यांचा त्यांच फ्लोअर पण कॉन फ्लोअर पण काहीतरी वेगळंच असत.
हा तेच कि ते चांगलं नाही लागत.
आणि तेल सुद्धा पुन्हा पुन्हा तेच तेच युज करत असतील
होय.
ह
मी हे पण मॅ ते नूडल्स असतात ते नूडल्स तू कधी घरात ट्राय केल्यास.
पहिला आप मैदा आप म्हणजे आमच्या घरी जास्त मैदा खात नाही म्हणजे शेल्थ साठी चांगला नसतोय म का मुलं त्यामुळे आट्यापासून बनवायचं. गव्हाचं पीठ घ्यायचं चालून थोडं. होय नूडल्स सुद्धा मी घरातच बनवतोय. कारण बाहेरच्या सगळं मैंदयच असतात आणि परत कुठलं दुसरं फ्लोराईड असलं तर आपल्याला माहित नसतं. कस बनलेलं असत माहित नसते. त्यामुळं बाहेरच घ्यायचं नाही आपण घरात बनवता येतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बनवता त्या म दोन तीन प्रकारचे नूडल्स कसं बनवायचं ते सांगतो.
हा
एक असते ते पहिलं त्याल असते ती अ आट्याचं म्हणजे आपलं घव्हाचं पीठ घ्यायचं त्यात मीठ घालायचं. जर तुला हवा असला तर कस किंचित ओवा टाकायचा.
हा
एकदम किंचित म्हणजे ते स्मॅश करून अस.
हा हा
आणि मग जरा असं मीठ घालून थोडस तेल घालून. मळून घ्यायचं मऊ पीठ मळून घ्यायचं. जास्त म्हणजे असं की आपल्याला ज आपला साचा असतो ना चकलीचा तेन शेवचा असतोय्. मोठा शेवच त्यातून ते व्यवस्थित गाठ ईल अस मग पाणी उकळायला ठेवायचं थोडं. त्यात मीठ घालायचं सॉरी मीठ नाही घालायचं. हे घालायचं तेल घालायचं म्हणजे ते चिटकूनेत एकामेकाला असं.
हां हां
आणि ते डायरेक्टली त्या उक पाणी उकळल्यानंतर डायरेक्टली त्यात सोडायचं सगळे. शेवच्या सासांना ते कणी कापलं त्यात मग ते उकळील तस ते व्यवस्थित शिजते पण आणि फुगते पण मग ते नंतर म्हणजे पाणी सगळं शिजल्यानंतर ते गरम पाणी सगळं काढून टाक आणि ते चाळणीमध्ये जरस गारव्ययला ठेवायचं. अशा प्रकारे सुद्धा आपण लस म्हनू शकतोय आणि अजून असते आपण पिठ म्हलोकणी. चपाती लाटायची.
हा
छोटी छोटी आणि ती अ म्हणजे उकळलेल्या पाण्यात तेल घातलेल्या पाण्यात ती चपाती सोडायची. आणि मग चपाती म्हणजेच एकदम पातळ लाटायची ती फुगूूनये असं. अता टाकलीस क म मग ती काढायची शिजल्यावर आणि तेी असं लांबडे लांबडे त्या हे करायचे. एकदम पातळ लांबडे लांबडे काप म्हणजे काप ते सुद्धा छान होते असं स्पॅगती गत तयार होते मग फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, ढबू मिरची थोडेसे आपले स्वीटकॉर्न असले तर स्वीटकॉर्न हे सगळं तेलामध्ये जिर तेन का यूज करायचं मी हे सगळं तेलामध्ये टाकायचं. अ व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं म म्हणजे असं त्यांना सॉफ्ट पणा आणि क्रंचपणा दोन्ही पण असेल असं भाजून घ्यायचं. जास्त सॉफ्ट पण नाही आणि जास्त कच्च पण राखायचं नाही. असं सॉफ्ट पण क्रंची अस असं भाजून घ्यायचं मग थोडस तेजपुरच मिणत काही कारण आपण न्यूडल्स ना ऑलरेडी मीठ वापर पीठ तर करताना फक्त भाज्यांना टेस्ट एवढच मीठ वापरायचं न्यूडल्स मसाला घालायचा थोडासा जर असेल तर जिरेपूर टाकायची आणि मग त्यात थोडासा सोय सॉस थोडासा चिली सॉस आणि थोडासा टोमॅटो सॉस घालायचा आणि जर घरात कोण लहान नसेल स्पायसी लागत असेल तर एक दोन चमचा हे टाकाचा शेजवान सॉस आणि ते लुगल्स त्यात ते सगळं स्टीरफ्राय करून घ्यायचं माझ सॉस सोबत सगळ्या भाज्या आपल्या व्हेजिटेबल् आणि नंतर मग आपण तयार के नूडल्स टाकायच त्या भाजायचं हेल्दी असं एकदम छान रस्त्यावर होतात घरात
होय छान लागतात मी नूडल्स कधी असं घरात बनवत नाही सोड ते खरं म्हणजे मी तयार करते का ते नूडल्स तयार करत नाही घरात बाकी हा मी ते हा तस मी ते तसं तयार करतं असं ते नूडल्स मी कधी काय करत नाही घरात
नाही ते मैदा मैदा मैदा सारखं आपल्या शि्यासाठी सांगत असते आणि आमच्या घर कसं मामाचे लहान मुली दे सारखं सुटलेेत मग त्यांच्या ते हेल्थ साठी चांगलं नसते ना त्यामुळे मामी असं करायच अच् आमच्या मामींनी मला सुटले की तर मला ते शिकवले
हां
आमच्या मामी कधी मैद्याच देत म्ह मुली न कर तर सगळं असं काहीतरी हेल्दी हेल्दी यज करून करतात त्या परत आ्या ज आपण पीठ मळत असते ना हच त्या वर पालक सुद्धा मिक्सरला लाव घलतात ते ग्रीन कलरचे नूडल्स तयार होतात आणि त्या पण आमच्या मामा आवडीने खातात
ह आणि
बघ तू पण ट्राय करून छान तयार होत
हो ते करून बघते सोड म पण मी अजून घरात असं हे कधी तयार केलं नाही नूडल्स
थोड्या प्रमाणात ट्राय करून बोल
हम्म चालते ओके
आणि पररत आपण त्या पिठाचे वेगवेगळ्या शेपचे असं काय पण तयार करून त्याच्या आपण मॅक्रोनी सुद्धा घरात तयार करू शकते तं भरपूर काही होते आपण जर करायला गेलं तर घरात आणि ते पण विदाऊट मैदा ह
हा हा बघाय पाहिजे एकदा ट्राय करून
बघ ट्राय करून ह्यावी
हम् तर केलं तर तुला बोल होते की खायला
ठीके ऐईन मी. चालतय ठेवय हा ह